हॅलो.
हा येतोय का आवाज.
हा येतोय थोडासा बारीक येतोय पण.
हो अहो कारण की पाऊस चालली ना त्याच्यामुळे मेन नेटवर्क इश्यू येत आहे असं ह काय म्हणता काय चाललं.
काही नाही बस आता काय झालं चहा पाणी. आता काय मुलीला सोडायचंय ड्रॉइंग क्लासला.
हा इतक्यात चहा घेतला पाऊस पण खूप चाललयं. अ थंडी वास्ते. कधीचा पाऊसच नव्हताय कारण पाऊसच नव्हता कधीचा
कधीचा पाऊस नव्हता आणि आता पडतोय तर आता खूपच पडतोय.
हो पावसाची गरज आहे ना असं.
चला पाणी कपात झालं होत पाणी नसतं तर मग करणार काय पाणी तर सगळ्या हेला
हो ते तर आहेच तुम्ही. खव्याचे गुलाबजाम कसे करतात म्हटलं.
खव्याचे गुलाबजामन आता अर्धा किलो खवा घ्यायचा. आता म्हणजे अर्ध्या किलोचं प्रमाण सांगते जर तुम्हाला एक किलोच करायचं तर एक किलोला वाढवत जायच. हा तर अर्धा किलो खवा घेतला ना तर त्याला ते आरा रूट मिळ आ रूट असत बघ अस पावडर सारखं असत. कॉन कॉन फ्लोर सारखं असणारं रुटन ते हा ते आरा रूट त्याच्यात पन्नास ग्रॅम घालायच अर्धा किलोला पन्नास ग्रॅम
पन्नास ग्रॅम अर्धा हा.
हां हां ते चांगलं मिक्स करायचं असं मिक्स करून चांगलं असं एक जीव झालं पाहिजे असं तूप तूप जेव्हा लागेल असं म्हणजे ते सगळं मिक्स झालंय म त्याचे पोळे करून तळायचे आपण तेलात गुलाबजाम टळतो तसे आणि मग नाही. तर आपलं पाकात घालायचं ते आपल्या आपण गुलाबजामला करतो तसा पाक करायचा.
तसं घालायचं त्याच्यात झाले थोडं मुरले की होतात एकदम छान होतात.
हो हो हो तेच तर मुलांना पण आवडतात ना ते. हो. हा नाही आम्ही करतो म्हटलं तुमची रेसिपी कशी म्हटलं बघवा असं आम्ही मैदा टाकतो तुम्ही यारालात
अच्छा हा ते चालतं ते आरा रूप कसं मसाला वगैरे पण चालतो. मैदाने चालत ना आपल्याला, मग ते उपासाला खाल्ले तरी चालतात
हो, हो, हो ते पण आहे, उपसाला पण चालतयं हम्म नि मुलांना कसं लागतंच ना घरी असं
चहा, चहा चे कप घासताय वाटते तुम्ही?
हां
चहाचे कप घासताय वाटतं आवाज येतोय.
चहा पाणी झाला त्याचामुळे ते घासते मुलगा उठून जाईल ना झोपलेला हाय तो तर म्हटलं मग फोन करून घेऊ असं बाकी मग बिझनेस खूप छान हाय आमचा, त्याच्यामध्ये
म्हणजे घरबसल्या आपण कमवू शकतोय आणि सर्वसामान्य महिला पण, चांगल्या प्रकारे काम करू शकतं याच्यामध्ये कि जेणेकरून खरंच घराला पण आधार होऊ शकतो ना आपण
हो
त्याच्यामुळे आणि आपल्या मर्जीनुसार चा करायचं इथे असं हम्म
करेत मी विचार त्या गोष्टीवर म्हणजे आहे चांगले पण मग करते विचार थोड काय आहे, तसं मन विचार करून सांगते मग
हो हो हां बरोबर हाय असं आणि भाजणीची चकली करता का तुम्ही?
मी भाजण्याची नाही करत, मी ना तांदूळ आणि उडदाच्या डाळीची करते
हेच्या म भाजणी म्हणजे अ, म्हणजे डायरेक्ट तयार करून देतात का?
नाही नाही मी घरीच करते
हां हां विकत नाही का ते?
नाही नाही मी ते विकत नाही मी ते घरीच करते अजून त्याची सुरुवात चालू, विचार चकल्यांचं पण चालू करायच, पण मग त्याची भाजणी वगैरे घरीच करते मी
हो, हो, हो, हो, हो गुलाबजाम वगैरे विकतात का म?
आता चालूयं थोडं थोडं, हळूहळू केली सुरुवात आता अजून वाढवायच चे चाललंय.
गुलाबजाम अजून काय, काय बोललाय तुम्ही?
अ चकली करते गुलाबच्या आणि मैत्रीन माझी फूड बिझनेस करते ना तिच्या बरोबर थोडी मदत करते तिला
आणि मग चांगलं आहे ना, असं सन वाराला पण तुम्हाला ऑर्डरस असतील ते काय केली सांगत असतील बायका खरा असं हम्म आमचं पण धोकायचं पीठ भरपूर चालतं, घरबसल्या हां ते पण चालतं आणि हा बिझनेस पण छान प्रकारे केला जातो असं म्हणजे आपलं सण वारांना हे लागतेच आपल्याला साडी वगैरे हाय की
हो.
आता पुढे रक्षाबंधन आले, काय काय सणाना आपण बघा साडीच घालतो, ड्रेस जरी घालत असलो तरी, आणि एक पारंपरिक पद्धतीचं त छानच वाटत ते असं हाय की नाय.
त्या त्या सणाला त महत्त्व काय ते आपल्याला माहिती असं, म्हणजे त्याच दिवशी साडी नेसल पाहिजे खरच ये. साडी म्हणजे आपल्या महिलांचा विक पॉइंट हे साडी त पाहिजेच आपल्याला किती, किती साड्या असल्या तरी कमीच पडतात आपल्याला
हो ते त हाईच, हो ना अस आणि उलट ये ना अ पण म त्या साडीनी ना असं छान लूक येतो. आणि सनवार ये आपल्या घरात ते पण समस्त असं आपण कसं गजरा लावतो. नथ घालतो. पोत घालतो. हार घालतो. त्याच्याने असं सण पण वाट तो. आणि मुलांना पण कळतं का आपल्या घरामध्ये कायतरी हाये बुआ देवाचं म्हणा काई अ अ हे असं रक्षाबंधन असलं. किंवा काही दुसरं असलं तर. हाय की नी
हो हो.
असं हम्मं आणि आपण जर जोपासल त मंग मुलं पण बघत असतात की, मम्मी काय करते? कस करते? असं त्याच्यामुळ
पार नोटीस मग ते, जरा हातातली बांगडी जरी बदलली तर मुली लक्ष असत बरोबर, आईने आज कायतरी वेगळं लूक केलाय, आज वेगळी दिसतीये. वेगळं घातलंय. मुलींच फार लक्ष असत. मुलींना मेकअप पाहिजे.
ते त हायेच असं, हो ते त हायेच
असतं त्यांचं लक्ष मुलींच, मुलही पाहतात हल्ली मुलांचंही लक्ष असतं सगळीकडे.
हो तेच त, ते त हायेच असं. हूं
ते, फिरायला वगैरे जातात का तुम्ही?
हो जातोय ना
हा, कुठे गेले ह्या वर्षी?
हम्म, आम्ही गोव्याला गेलो होतो. बिझनेसकडनच आम्हाला हम्म होते ट्रीप मग गेलो होतो. क आम्ही फॅमिली, माझे मिस्टर, मी आणि माझा मुलगा.
अरे वा, म्हणजे त्यांनीच ऑर्गनाइज केलं का?
हो. बिझनेसवाल्यांनी मग, आम्ही ते अ हे केलं पूर्ण म त्यांच्यातर्फे आम्हाला होत गोव्याला
अरे वा! म किती दिवसांसाठी होते?
तीन दिवसांसाठी
अरे वा! चांगलय
हूं असं, भरपूर स्पॉट पण दखवले तिथे त्याच्यामध्ये बघण्यासारखं पण होत, छान छान होतं.
हो गोवा छानच हेय
हो.
हो आपण गर्दी असेल ना तुम्ही कधी गेले होते, मे महिन्यात गेले होते का? मे महिन्यात गेले होते का? गर्दी असेल खूप हे की नाही तेव्हा?
तेव्हा कसं उन्हाळा होता ना, त्याच्यामुळे असं
एकदम सुट्ट्यांचा पिक पॉइंट हे
हो. आणि म्हटलं हे नाशिकला पण मिसळ पॉईंट पण छान हे भरपूर नाही का मिसळ पॉईंट छान हे, तर त्याच्यामध्ये विठ्ठलाचं पण विठ्ठला नाही का मिसळ पॉईंट आहे तर तिथं पण किती छान नाही का त्यांनी हे केलेले हाय की नाही, वीणा, तबला असं केलेलं हे, बघण्यासारखं आहे तिथे पण. म्हणजे काय काय मिसळ पॉईंटला खूप छान छान बघण्यासारखे मुलांना पण दाखवण्यासारखे आता पेरूच्या वाडीला वगैरे पण हे ना अशे अ प्राणी वगैरे आहे तिथे, तर मुलांना पण ते दाखवता येतात आप ल्याला कसं हे काय. असं
कुठे, कुठे
आहे कीणी छान वाटतं मग ते असं मुलांना पण दाखवलं होतं
कुठे हे म्हंटलं ते? तुम्ही बोलल्या
अजून काय म्हणता तुम्ही?
हॅलो.
हां बोला ना.
हा म्हटलं कुठेय ते म्हणाल्या तुम्ही?
हां
कुठे हाय ते, खेळ वगैरे आहे ते?
नासिकला का?
नाही ते कुठे म्हणाल्या तुम्ही आहे ते कुठेयं?
तेचे ॲड्रेस आहे ना वेगवेगळ्या ठिकाणचे, पण मग छान आहे बघण्यासारखं आहे असं.
हा, हा, हा.
हम्म, पेरूची वाडी इकडे वाटतं, म्हसरूच्या तिकडे वाटत. असं हम्म. त्याच्यामुळं छान आहे बघा हम्मं, बघण्यासारखं असं
तर चांगलं असं म्हणजे मुलांना कळतं जरा बाहेर गेलं की, थोडंसं चेंज होतो ना.
कोणता प्राणी कसा हेय का आहे, ते पण स समजलं पाहिजे ना, या प्राण्याला काय म्हणतात काय नाही हे कीणी अससं, हा ते पण त्यांना सांगितलं दाखवलं तर त्यांना ते पण बघतात, की ने वा आपण तिकडं गेलोतो आपण हे बघितलं ते बघितलं. आता अ म्हणजे भरपूर ठिकाणी छान छान असं असत, हे कीणी. तुमच्याकडे पाऊस चालू आहे की नाही.
पाऊस चालू आहे ना,
हो. कारण की नेटवर्क इशू येतो ना सारखा.
हो. तेच मला आता माझा आवाज नव्हता येत वाट त तुम्हाला मी तुम्हाला विचारत होते कुठे ते. तुम्हाला आवाज नाही येते वाटतं माझा.
हो. नाही हे नेटवर्क इशूमुळेच आवाजाचा प्रॉब्लेम येतोय बाकी नाही. पहिले येत होता तुमचा आणि येतोय मला, मला येतोय आवाज हो.
करा, मी करते तुम्हाला
थांबा थांबा, हां हां करते मी कट करते.